हम्म पाणी चालू आहे काय तिकडे?
हो, पाणी चालूच हाय. आता पावसाळ्याचे दिवसात पाणी चालूच राहिते. अजून पाचकारी आली विचारायच्या.
आं
अजून पाच कार्य आलेच म्हटलं.
आले काय आले का?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
चांगली गोष्ट आहे, मग.
चांगली गोष्ट आहे नाय.
हाव कार्य करां आणि पैसे घ्या.
हा.
हम्म.
बरं सांगा काही नवीन विशेष?
सांगा ना तुम्ही काही नवीन. .
तुम्ही सांगा बाई.
काही शाळेत तुम्ही खेळत खेळ खेळत जा का, कबड्डी वगैरे बाई खो खो. लगोरी होती का तुमच्या वेळेस?
खेळ तर खूप खेळलो आम्ही, लागतही जात जाय किती
. कबड्डी
खेळत जा आणि शाळेत मुली मुली मुलीची कबड्डी सामने असले की
टकले चिमटे काढून घेवा
एक एकदा तर मये लईस लागलं होतं निराची रक्ताची धार टोंगे फूटला होता. तर
खेडाले
हो
हाव काय!
आन त्या वेळेस त्या वेळेस असं होतं! की पळलं, झळलं शाळेत तर घरी सांगायला नाय लागे
मारभेटच जाय
घरी सांगलं! तर मग आपल्यालाच बोलणे हं
काय नाही ले खेळली बाई
हा तर एवढं मोठं लागेल. असल्यावर इतकी अकळली होती. मी थंडीचे दिवस होते! पण घरी सांगलं नाही. असंच हे
अं हह
असं लागलं, थोडसं काही झालं, की चालले लढत आई बाबाजवळ
हा आताचा अण पहिल्यात लय फरक झाला.
हम्म पहिले आई बाबा आले लक्ष द्यायले एवढा टाईमही नसे.
हम्म जखम होय. बिन बसे ही तरी माहीत ना पडे
हाव
मग चट्टा पडल्यावर हे कधी लागलं होतं! ते पहिले लागलं होतं. सांगून द्याच
हाव आता मी मी चौथी पर्यंत डाव्या हाताने लिवत जाव पण माझा घरच्या ले माहि नव्हत मग चौथी पाचवी गेल्यावर त्याच्या लक्षात आलं. की हे डाव्या हाताने लिवते म्हणून की बाई डाव्या हाताने लिऊ नको जेवण्या हाताने लिहू मग कायच फरक पडते. एवढ्या उशिरा मग जेवण्या हातान पेन्सिल पेनही नाही धरता येत जाय
मग दोन्ही हाताने लिहिता आलं नाही काय?
नाही जेवण्या हाताने सवयच नाही. पाडली मग डाव्या हाताचीच सवय पडली. असं असे पहिले आम्हाला एक शिक्षक होते. हिंदीचे ते सर ही डाव्याच हातने लिवत जात.
हम् बरा
मल्या मल्या मनन की तून मी सारखाच आहो आपल्यासारखंच आहे. ह न डाव्या हाताचा. काही होत नत असे म्हणत ते सर!
हातानं लिहिलं ना पायां थोडीच लिहिलं.
होव
हम्
असं असे पहिले अगोदर शिक्षक लोकही चांगले होते समजून घेत जात. समजून सांगत जात.
होव
आताचा जमानाच वेगळा निघाला शिक्षिकवरही शिक्षक काही वरय भरोसा नाही आता.
मतलबी जमाना आहे ना हा.
हम्म शिक्षकावरही भरोसा नाही कोणावर भरोसा नाही.
कलीयुग आहे हे.
कोणावर भरोसा ठेवा हे समजत नाही समजा की शिक्षक काय हा आपलाम काय सगळे बी काय करतील काही सांगल्या जात नाही एवढे अत्याचार होत त्यात लहान- लहान मुलीवरही
हो ना म्हणूनचत मग सोडत नाहीत लोक आता लेकराले
आहे की नाही आता अशा बातम्यात याच्यात त्याच्यात बातम्यात ऐकलंय. ऐकण्यात आलं की असं वाटत की किती बरं क्रूरपणा करतात किती लहान मु लहान मुलीवर अत्याचार करता.
ते ऐकून ना अस आपलं मन नाही लागत.
अशाना असं वाटत की आपली पण मुलगी आहे ना आपल्या घरी राहिली तर चालते असं वाटते नाही शिकली तर चालते असं ऐकण्यात आलं की
हो खरंच वाटते.
किती बरं मागे मी तेरा वर्षाच्या मुलीवर किती अत्याचार केले आता हे पंधरा दिवसात मी ऐकलं होत तीन वर्षाच्या मुलीवर त्या मुलीला काहीतरी समजते काय ह
हा ते ना तीस जण तेरा वर्षाची पोरगी.
हो हो ते लईच काही फाशीची सजा के काही दिली म्हणतात.
हम्म ते लई लटकून मारलं चांगलं
हा पण एवढे मोठे झण अन् तेरा वर्षाचीच मुलगी होती म्हणतात ते
हो बेकार घाण आहे ते गंगा
हा असं आहे ना मग आजकाल हे मुली शिक्षणात पुढे आहेत याच्यात पुढे पुढे चालल्या तर हे पुढे जाऊ देत नाही.
हा लय बदमाश लोक आहेत ते
कोणावर भरोसा ठेवा आणि कोणावर ठेवू नये हे समजत नाही या जमान्यात
घरातच असते फक्त पोरगी हम्म
एवढ्या जीवाच्या आत आपण वागवतो जे बाहेर गेले की हे असं काहीच काही झालं की चित्त लागते काय कि आपलं घरी यायला मुलगी चित लागते काय कि अजून आली नाही अजून आली नाही असं वाटत की नाही.
हो खरंच मन नाही लागत.
मन लागतच नाही.
टेन्शनच आहे ते एक जीवाले
नाहीतर काय तर जमानाच चांगला नाही काय होईल काय सांगल्या जात नाही. लक्षच द्याय लागते मुलीला समजून सांगत सांगाय लागते कि असं अशान असं असते कोणा जोड खाऊ नये. बाहेर गेल्यात कोणासंग जास्त बोलू नये.
हो हो हा लोक मस्त बोलता बोलता विचारून घेतात सगळी माहिती
माहिती काढून घेतात काही खायलाच देतात समजा त्याच्यासाठी आपल्याले बी आपल्या घरी शिक्षण द्याया लागते कि कोणावर भरोसा ठेवू नये.
घरी बी सांगितल्या जाते ना आता लेकरली शाळेत तेच शिकू राहिले बॅट टच गुट टच कोणाजवळ खाऊ नका कोणासोबत जास्त बोल नका माहिती सांगू नका. का
हा हा शाळेतही देतात एका परी शिक्षण आपणही सांगायचं.
हा हो घरी सांगितलं जाते तशा पोरीही आता मोबाईल पाहतात हुशार झाल्या कोणाले काहीच सांगत नाहीत माहिती सांगत नाहीत.
हा सांगायलेच नाही. पाहिजे कोणा जोवळ खायला नाही पाहिजे काही चॉकलेट दिलं की काही दिलं‌.
हा
अन बिना ओळखीच्याच काय ओळखीचा आहे असला कोणी तर एवढं हे कराय नाही लागत ओळख कि च्याच्या मनातलं काही सांगल्या जाते सभ्य-सभ्य वर भरोसा नाही आजकाल
खरंच आहे सग्गेवर भरोसा नाही.
आहे रक्तातले असले त्याच्यावर भरोसा नाही.
ते आरसूडची गोष्ट पाहिली नाही का स्वतःचा आप आणि स्वतःचा बाप
हा मंग त्या मुलीना शिक्षकाला चांगल्या शाळेत शिक्षकांन कारवाई केली त्या माहि माहिती झाली अशी स्वतःचा बापय नाही सुरक्षित सांगा मग आता मु सुरक्षित आहेत का मुली ते म्हणतात अस स्त्री पुरुष समानता समानता काय समानता आहे काही सुरक्षित आहेत काय महिला कुठिच
बेकार काम होईलय बायाच्या बाबतीत
होतात महिलांवर रोजच्या किती घटना घडत असतील ना अशा सांगल्या नाही जात कुठे कुठे
हम्
सुरक्षित नाहीतच महिला लहान मुली पासूनच सुरक्षित नाहीत तर काय
मोठे चे तोटे हे
हा
आता दूर दूर कोणी अशाना शिकायला जाणार नाही
नाहीतर काही तर जीवाच्या दगडावर जीवावर काळजावर दगड ठेवूनच बाहेर पाठवा लागतात मुली श शिक्षणासाठी बाहेर पाठवल्यात
हो त्यासाठी गावात शाळा पाहिजेत सगळ्या
काय की नाही जवळपासच पाहिजे एवढ्या दूर दूर पाहिजे नाही
हम्म म्हणजे नजरेच्या समोर राहतात लेकरं समोर घरी येतात आणि घरीच राहतात
लक्ष राह ते म्हणून तर हे असे यांच्यासाठी तर जुन्या काळात मुलीला जास्त शिक्षण नाही देत जात चौथी पाचवी सातवी ल शिक्ष की बस झालं बाई, घरीच राहि, गावातली शाळा सरली, सरली, शाळा.
हा.. हेच कारण होतं. तेच खरं कास
हाय... की नाही.
हम्म.....
जमाना नाही. पहिल्यापासूनच जमाना चांगला नाही. म्हणून मुलीवर शिक्षा, मुलीले शिकू नाही देत. जात.. असे, तसे क कपडे.. कपडे नाही घालू देत जात. अस असच राहायचं, तसच घालायचं, किती बंदी होती मुलीवर.
हो पंजाब ड्रेस तर पंजाब ड्रेसच
हा....
पण, आता काही नाही. पोरी काही ऐकत नाही. पण मग
असं वाटत की, नवीन जमान्यासग त्या कधी चालतील. घरातच कि ठेवा.
पण, बिचारा बाहेर शिकासाठी तर जाव लागते.
शिक्षणासाठी तर जास लागते. पण... आता, हा... हम्म... आपल्याच हिमतीवर जा लाग. ते
हो ना.. खरंच, जीवाचं
हिंमत ठेवा लागते. चांगले शिक्षण म्हणजे, चांगल्या मुलीन बळकट हवा लागतंय.
हा... काय, लक्ष देऊन खरंच आहे.
कोणा संग चार हात करायच काम पडलं, तर केले पाहिजे. तेवढी हिंमत पाहिजे. मुली
पोरीनी सतर्कच राहवत लागते. अ जागोजागि सावधान... सावधानच राहां लागते. इकडे लक्ष द्या. तिकडे लक्ष द्याय लागते. सगळे इकडे लक्ष देऊन स्वतःचा जीव वाचवा लागते.
हो... हा ठीक आहे ना.
ह